ठीक आहे.
काय करायला आहे सांग.
म्हटा सांग.
जेवल बघा. तुम्ही?
हा, ! जेवलो जेऊनच. काय, चालय मग.
काय नाही. पाऊस ए आमच्याकडं.
ह,
आणि, बसलोय बघा काय झोप पण लागे ना, म्हणून म्हटलं तुम्हाला कॉल करायचा.
हा हा, मोठा ए पाऊस.
पाऊस येतोय जातोय जेवढा थांबतोय तेवढा पडतोय बघा.
हंम्म ह.?
तुमच्याकड नसेल पाऊस.
नाही, पाऊस नाही, पाऊस नाही उन पडलं.
हा हा.
हा हा.
शिर्डीच कसय
काय म्हणताय मामहीन.
काय नाही बा गावात चालंय काम एक म्हणून.
हा हा.?
पोर
पोरं, ! एकटा गेलाय शाळेला दोघं पण गेलेत एकट्याला कालपासून जाऊनच दिलं नव्हतं.
ह.
आणि, बरच नाही हो मस्ं सकाळ पण काय खायना कायच. खाल्लं खाज खाल्लं नसल्यामुळे कालपासून तब्येतची लईस कमी वाटायला लागली या आओ.
हा.
तो कस, भूक लागला की खात्यालाही आण नको म्हणत होतो. शाळेला जातो म्हटला!. माताने सरांना फोन केला. तो सर लावून द्या म्हणून म जरा भात खायला लावतो आणि लावून देतो म्हटलं सर. घरात अजिबात त्यान कालपासन काय खाल्लेलं नाय अहो.
हां हां, काय दुसरं खातं य काय बघा मग.
नाय मॅगी करून देऊ काय विचारलं भात आमटी ते काय दुसरं खायचंच नाही आवडीनं. चहा, बिस्किट, दिलेलं क दूध तर कालपासन पिलेलंच नाही.
हं हं.
आता काय खायचं त्याला काय करू.
हम् हम बर वाटतंय. हा, जेवला.
हा.
अ, आणि अ जरा गावात काम ए म्हणून निगालतो.
हम् हम् काय केल तसा जेवणामध्ये.
बिर्याणी केलती.
होय का.?
व्हय. !
हा हा.
बिर्याणी केलती.
हा.
जेवलं आता जरा लय तिकट झाली हो. तंतर भग मोित मण म हह
तिकटच चांगली लागतेय ओ.
तिकट म्हणजे इतकी तिकट झाली का ना ती पांढरा भात घेऊन त्यात मिक्स करून निमा खाल तरी पण ते काही स तिकट लागायचं कामी होईना मिरच्य घातल्या म्हणून अ लागल
मग काय आता सपना शोध
पतच नाही आणि काय मग घरातलं शेळा भात पांढरा ते मिक्स केलं आणि खाल
ब
हम्म लईच तिखट झाली अहो ती. मिरजन मिरज जात.
काय संपत नाही.
सबतच नाही बघूनच ठेवायचे खायचे नाही इतकी तिखट झाली.
बोला की
अ हम्म हम काय नाही होतं. अन काय?
चार दिवस जास्त वापरलं काय?
आह हॅलो
पारा मिक्स जाम करायला नाही तेच्यासंगच खावा.
हा आमची करायला लागेत नाही. लईच तिखट झाली होती.
हॅलो हॅलो काय होय हा हा जरा अस
हां हा
झालेला आता येतो की बोला.
हा तसच झालंय बोललेलं मग अशी कणी आत्ता ऐकूया आलाय तुमचं
होय लेट ना ते येतय आता सर्व्हर डाऊन जते रेंज प्रॉब्लेम
हा रेंज प्रॉब्लेम होत तो आले हो. ह् मान का?
काय नाही बघा
हा हा
आता जर असं लवणलोय
हां
अ त्या दुसऱ्या मॅडमचा एक फोन अ
ट्रानसलेशन.
टानसकीपशन एक शब्द बर मारलो बघा आता ते काम व्यवस्थित करायला पाहिजे ना ते वरून मॅसेज पहा तुला ब्लॉक करणार त्याच्यामुळे थोडं थोडं ऐक कं तं आता शंभर मारल्यात, ह्याच्यावं पन्नास, त्याच्यावं पन्नास.
तुम्हा शंभरच मारल्यात व्हॅलिडेशनचं?
होय वं शिस्तातच होऊ दे खरं व्यवस्थित.
उघडायलाच नाही ट्रान्स्क्रिशन.
काय शिस्तात होऊ दे, पण व्यवस्थित होऊ दे ओ.
हं तर का
हम्म
त्यानी मानता
काय नाही बघा आता, दोन वाजलेत की.
हे आता झोप पण लागेना, पावसाच्या यानं. म्हणून म्हटलं तुम्हाला कॉल करूया. काय करताय बघूया.
हा हा.
हा.
पप्पाचा फोन नही आला तुझ्यावं? तू लाव की त्याच्यावरनं. हॅलो काय फरक पडले ते. नाही त्यांच्याचकडे माझे मोठे सासू सासरे पण हे हाय नव्हं मग विदर नंबर शुभम गावडे. ते पोरगं कुठाय ते? हॅलो हं बोला, किल्ल्यानावर. हा गावात दुकानात आलोय. एक मिनटं हं थांबा.
आत्ता काय सांगा कि ओ हॅलो माझ्या बघाय पाहिजे बाय. आता मागायलेत काय? आगं हे निघत का नही? काय ते? तू वडा नाय खाली? कायतं या हॅलो
हा बोला कि.
काय तर नाही आहे ता. चालली होती ना गं? तीन मिनटं राहिलत. हॅलो उघड उघड ना का झालंय, उघड बरं. बाबा अन तिन तारखेला कधी? तीन तारकेला चालू करायच. अव ती कणी काय म्हणजे तत लाईट अजून जोडायची आहे वो, आ? लाईट जोडायची हॅलो! हॅलो! ओ? हॅलो!
हा बो हा बोला की.
म्हणून बोला, ते वण राव दुकांचं उघडण झालत.
हा हा.
हा ह.
आता उघडलं मग?
हा हा.
उघडलं की. हम्म हम्. हा. बर बर चालतय करत नाही का आधीच सांगितल. काय ते? होय ऊन पडलंय अहो कडक इकडं तिकडं हाय ऊन?
आहे पाऊस हाय नव्ह.
पाऊस हाय व्हय हम् हम्. आमच्या इकडं पडलंय ऊन खरं.
पडलंय व्हय?
हम् हम् केक किती भारी आलेत आत्ता समोरच्या दुकानात बेकरीत कणी असं हेज डेरीमोन परत मीकीमाऊसचं केक आल्यात.
आल्यात होय हा हा.
हम्म हम् आत्ता आल्यात वाटतं नवीनच माणूस आलाय सगळा भरल्यात तिन्ही बेकऱ्या. सागर काय म्हणीत होता? हम्म मग आणि काय?
काय नाही बघा आता अडीच वाजता जरा चहा प्यायचा गारटा भर.
टि वी बघितलं. हा हा आमच्या इकडं बी हाय गारटा हाय. खरं पाऊस नाही, पाऊस नाही. जरा आल्यावरती झिरमाट होतोय दिवसातन एकदा टायमाला खरं कायम येत नाय. हुबाळला एक जागा घेतली, असं होतं हम्म. चालू करायचं.
आता कुणाच आलं नाही माझे मग आपण कुठंतर तो नक्षत्र हाय. आमच्याकडं पण पिडपीड धरम नाय तर पाणी काल इल म्हणत होती एवढा पाऊस हो ता बिडात पाणी येतंय का काय धरणावर असा विषय चालू होता.
हा हा, मग आलं काय नाय? हा हा म आलं की नाही?
नाय नाय अजून तर नाय खरं येईल म्हणत्यात कारण पाऊस भरपूर हाय नाय.
होय आपल्या पेक्षा आसामकडं, गुजरातकडं लय पाऊस हाय. आपल्या इथं कायच नाय, त्यांची परिस्तिती इवडी बिकटंय. मग पन्नास हजार रुपये लागते त्याला. नाही केलं काम. पाठवतो पाठवतो, मागनं कनाय ते ध्येनातच नाय आ. घे. काल डाऊनलोड केलं खरं तुम्हाला पाठवायचं राहीलं. पाटवतो मागनं. मग आणि काय? नऊ हजार म्हणती. आ. नऊ आणि, हा हा. तीन हजार एक्स्ट्रा काढून घेतलंय. चालतंय, हूं. नंतरनं कनाई सहाच्या दरम्यान मग करा फोन.
हां.
तवर मारा ट्रान्सलेशन आता. लिहून घेतलं ओ तिनी. हूं हूं.. एक वर्षाचा करार करुन घेतलेलं, ते सोडता येत नव्हतं मला. आता काय संबंध नाय. थांब. इथं कवापण आपल्या मनात आलं लं, बंद करायचं. चालतंय. बरं बरं, चालतंय, चालतंय. हां.